आलो.
हॅलो.
तुला प्रश्न येतात काय फोन झाल्यावर.
हॅलोेत का.
कसली प्रश्न अगं तुला सांगू? ते तुला सांगू ती अंजलीला कॉल लावलेला तिनं उचलली नाही कणी.
थांब झिरो सेकंड आलेय का?
होय. मी म्हटलं चार चार फोन तर मी लावलोच नाही म्हंटलं म्हणजे बोलो नाही ना तर ती तर तिचा कॉल कनसम झाला आणि ते झिरो झिरो शे कंद आले ते त्याला जोडायचं? म्हणजे तिला सांगूनच फोन करायला पाहिजे उचलणार अस
होय. असू दे की त्याला काय हुतंय? माझी तसले झिरो सेकंडची सात, आठ झाल्यात.
म ते पैसे आपल्याला चांगले मिळणार नाहीत ना?
मग काय झालं चांगलं म्हणजे काय तुला एक लाख रुपय सर येणार हाईत होय?
अग आता नवीन टास्क येणार आहे ते तीन हजार ते तीस हजार. आपण जेवढं चांगलं करल तेवढा आहे. ते नवीन तस आला काय कुणाला?
नाही नव प्रीतीला पण आला नाही आज
तू पाठीमाग कस दाखवल्यास तिला? सगळ्यांनाच यायचं काय अजून?
मी ग्रुप वर त दोघ तिघांनाच आल्यात लिस्ट आल्या की लिस्टमध्येध्ये ज्यांचं नाव यस आहे त्यांना आ ज्यांना नो आहे त्यांना आलं नाही.
का?
काय तर असलं, नाही नाही तस ना ते येतय सगळ ते लाईन वाईज येत असते ग ऑल ओव्हर इंडिया आहे ना हे. आपला नंबर येईल तवा
आता माझा आधीचा टास्क आज पूर्ण झालाय. मी आज टास्क कंप्लेंट्ड
बघितलोय की तुझा मेसेज बघितलो की मी. तस टाकायला लागतय?
हम्म.
कंपल्सरी टाकायला लागतय?
भौतेक म्हणजे आम्ही तर आतापर्यंत टाकलो सगळेजण.
आणि ते स्वप्नील कोण आहे?
काय मा कोणत तर असिस्टंट आहे ते याला आणि सानिका म्हणून एक हाय.
हम्म हम्म हम्म. मला अस वाटतं ते का पैसे काय तिनी ते ऍप वली देतात नव?
हो पण मधलं कम्युनिकेटर कोणत पाहिजे ना.
म्हणजे नाही टाकलं तरी पण चालत य
हम् चालत असेल का चालतय असेल
हम्म. ते असं काय ऑनलाईन राहणार नाही.
पुण्याला जाणार व्हय ह्यनी.
नाही होय पप्पा तिनी जाणार की.
आणि वाराणसीला कराज
ते सव्वीस तारखेला जाणार हाईत वाढत. सव्वीस तारखेला जाणार पप्पा त्यांनी वाराणसी ला.
होय काय.
दहा दिवस तिनी असं आराम करायला ये म्हणून सांगितलं ते मम्मा सारखं हे दुखालेय ते दुखालेय अजून काही कमी आलं नाही तिजं मग ती म्हटली मामा म्हटली थोडा वेळ आराम करा.
ह
इथच तू आराम कर बर येऊ मग जाऊ अस. जायचं असं म्हणाले त असले की तेनी गप बसत नाही ग.
हा.
पाणी भरायला तर उठत्यातच. तिथं जाऊन दाखवून यायचं नाही असं या सांगायच.
ह ह
हम्म. त्याच्या ते धावपळी करू नका म्हणून सांगितल आता प प्पां कड पप्पांना घेऊन पण खाली डॉक्टरकडे गेलतो त्यांना सांगायला लागलाय. पायाला स्वेलिंगी आल्या म्हणून युरिन प्रोस्टेटची नाही तर ह्याजी. हो किडनीची टेस्ट करून घ्या सांगितलंय.
ह हा ह म.
सगळ्याच मिक्स करू नकोस तोडून काढून. हे तुष्या कुणाच पाठ कुठलाही करणार नाही तुला नंतर एकेकाचं एक एक बनवायचं आहे ते सगळं काढून कनई मिक्स करू नकोस. एकाचं काढ ते जोड आणि मग दुसऱ्याचं काढ.
अच्छा.
एक कुठं आहे वेगवेगळे बोर्ड आहेत ते. कोण द सगळे का काढून एकत्र केलीस तुला काहीच करणार नाही आवरलं जेवण तेन. हो ग म रादा मग भेटली. तुला काय उगार होत नाही लवकर हॅलो. तुलाच काय म्हणाल तो काय चालू करायचं. चांगलं दर्शन झालं का नाही विचारलं. हा लगेच मग फोडणी टाकलो कि कुकर गार हो पर्येंत
सगळी बरी आहेत काय.
हम्म हम दोघीच म्हणजे सोरूने केले नाही काता का
हम्.
ारला का ति इ सोड सारत सपनाची तर एक ठीक आहे सपना म उद्या कुठावा का आम्ही आम्हीच काय आणले नाही. म्हणाल ती नव्ह तुला काय आनलय. का उऊज्यालेला असत. जातानाच उजेड असतोय केवढा व्हय कुणालाच काय आणले नाही आम्ही शर्फ काारे साडे पाचला फक्त्त. ् हमम्म्. अ आणली असतीच तर दिलीच असती असं म्हणणार आणली नाही म्हण काय दिना झाल्या मांडीचं बर झालं काय.
लावलय पावडर लावून बसले.
हो. अगं मम्मी आमची म्हणाल ती तिथे चालून झाल्यावर ना खोबरेल तेल लावायचं. रोज संध्याकाळी असं म्हणाल ती असं जर चालायच. ते जरा तसं काय होत नाही.
हम् हम् हम् हम् मझथ पोगळील तर पुणार नाही
मग तेच की खोबरेल तेल नव्हतं. खरं ते छोटस बॉटल घ्यायची ग कधी पण असं लेय चालायचं असलं ना ते छोट बॉटल घ्यायचं आणि न तर मग झोपताना असं जरा मांड्यांना लावायचं आणि मग झोपायचं
माझ्या मांड्या घासलाच नाही तुला माहित आहे की काय घास
मग मांड्या घासल्याने तर काय घासली त मला काढून ठेव तुला काय पाहिजे?
ते ब काय कशावर बोलायललीस
का आ अगं मला ते नॉर्मल फोन सारखंच वाटलय ग हम् त्या कार्यावाल्याना कळे रेमेडी मी तुला काय सांगितलं कय त्यांना कोणाला प्रॉब्लेम होत असेल
ह तसा विषय मग मी आता दुसराया तासची वाढ झा आले आणि त्या आदिती दिदीन मला काहीतरी पाठवल्या ते इन्फोसिस हा ते पण तिला चौकशी करायची आता तिकडं गेल्यावरच करत तिची बावीस तारीख शेवटची आहे ग
ह राधा म्हण सागितलीस ना तिकडे चालली आहे म्हणा
नाही नाही
मग कोणाला सांगितलं शेवटच्या क्षणाला कोण गेम करणार नाही नव
हम्म तु फोन केली तिस का आधी दिदीचा आलता
अ मम्मी ना कली तात्या आलतीत गेली गेलीती वाटतं तिकडं
हम्म हम्म
मग अ पोचला म्हणून ताई म्हंटली पोचल्यात म्हणून मम्मीला आमच्या फोन कर
हम्म
आण तिकडे घेतो मग त्या आधी ते माहागण ओरडायली की कि नाही येणार होती काय रामेश्वरला गेलीत मग काय आली नाहीत असं कसं कधी येणार आहे म्हणालती
ह
मग म्हटलं मममी स्वतः येणार आहे शुक्रवारी टाकून गेलायक का तोडायला बि येई ना हॅलो मुकानी हॅलो हॅलो हॅलो ऐकू आले काय?
या बाई म्हणला
अंजली मी कायत मेसेज केल्या मला
काय म्हणून
ते आपोआप कसं व्हॉट्सअप व जाते? ऐकलो नाही मीते हॅलो हॅलो तुला ऐकू ना झालत म्हणून
हम्म हम्म
नाही लाव की हम्म हम्म आता ते काय टाईप केलं ते वाचणार आपोआप गेलत वाटसअप वर मी नेलो नव्हतं
वाच कि मग काय आहे सांग मला
हम्म सांगतो की वाचून, असं कसं वाचणार मी. ते म तू हे कट चालतय काय?
हा.
आयकु यालय.
हो.
हाय अगं, मेसेज करशील की नाय. माझ्याकडे पण कार्य ऍप करून बसावे लागते ओपन करून बसावे लागते. मगच तुझा कॉल माझ्यापर्यंत पोहोचतो, उद्या करूया हा.
हो करायची हा च पण मेसेज केल्या तिन.
हा कस टाईप करतय.
एच ए एन एन.
हम्.
हा, असं.
सईलय.
हम्म, ते मला एकदम ऍकसेंट मध्ये वाचलो मी. अस.
हम्म.
होच फोन झाला की माझा एक टास्क कंप्लीट होतय. म्हणजे पाच, पाच पॅकेटमधल.
पाच वाजता पाच.
अच्छा, लोक.
लवकरच जेवलं मम्मीला उद्या सोडायला जायचं आहे मला.
तू सोडाय जाणार हाईस.
होय.
गाडीवर न.
वय.
एकटी आहे.
व्हय म्हणजे जाताना, जाताना आम्ही दोघी हाय. येताना त्यो अभि दादा पण हाय वाटतं, खर त्यो त्याच्या गाडीवर मी माझ्या गाडीवर.
हम् हम्म का बाबा कुठ गेल्यात?
अ गोवा.
आहे, काल तर आज सकाळी तर होतं.
मगाशी गेल्यात.
कामाच्या सिलसिल्या न का असच?
कामाच्या सिलसील्या न.
हम्म.
हम, मग मला आता ती ड्युटी लागल्या. आता मला कसं काय जमणार आहे काय माहिती, एवढ्या लांबचा प्रवास. म मी आता गेलोय तर पारायण करून येतो म्हणाल तो.
म.
बर मम्मी नको म्हणाल्या कारण मला पर्यंत येताना एकटच यायला लागणार कारण चव्हाण मानीला न्यायला कोण नसतय म ती मला एकटीच जा म्हणणार. म्हणजे मम्मीला येस्टीनस घेऊन येणार ग ती तसं पण.
होय, त्यात उभी हायस.
हम्म त्यांना न्यायला कोण नाही आहे ना.
म ते येतील की, एकटी एसटीन.
नाही येत, इथले ईथ चालत आली नाही, तेव्हा त्या दिवशी एकदा गेल
हो. हम्म हम्म.
ना मम्मीला येऊ दिली नाही गाडीवरन, हे चालतच यायला लावली.
ह
आणि ते तसं चांगलं पण वाटेल नाही, तुमं तुमी या एष्टींन म्हणायला. आणि ति चव्हाण मेवणीचा सभाव तर माहितच आहे तुला.
वय, फडकन काय बोल नार.
हम्म. कसलं असत, त्यापेक्षा मम्मी म्हटली, तू मला सोड,
आणि, अभी दादा बरोबर ये म्हंटले त तुला माहिते का? आपण जेव्हा, ते दर्शन घ घेयला गेलतो की नाही, रामेश्वर च. तेव्हा अधिक अधिक मासातला शेवटचा दिवस होता तो.
हम्म हम्म हम्म मम्मीना श्याम म.